हॅलो
हॅलो आवाज येतोय का
हा मॅडम
हम् तुझा आवाजच येत नव्हता का हॅलो येतोय ना व्यवस्थित हा हा काय करते
काय नाही बसलोय सर विजिट ला येणार होते ना काय झालं विजिट ला येणार होते ना
हा म्हजे अजून ते मुंबईवाले आलेले आहे त्यांच्या ऑफिसला शादा ऑफिसला मिीटिंग चालू आहे जी मीटिंग पूर्ण होईल त्यांच ठरल कोणत्या गावात जायचं मग येतील ते
त आज येणार का उदया
मला वाटत नाई आता तीन चार वाज लेत लागलेत आता येतील का नाई आले तरी जुन्या गावात येतील ते आज आ
ते नाय गेले मिटींगला
नाही मालेमा सर मालेमा सर एवढेच गेले आहे मी नाय गेली ये.
हा त्योवली मॅडम
हा जायच ते येतील ठरवतील मग येतील पहिले जातील तरी जुन्या गावात जातील नंतर आपल्याकडे एक दोन गावात येतील ते
हूं कस चालू आहे तुझं काम
ठीक चालूच ये सर बोलले ना येणार होते म्हणून घरीच थांबलोय पण आलेच नाई
हा तेच मी पण त्यांचीच वाट बघतेय का कधी येतील दाच झालं का मग ऑफिसला ब ले ना
ऑफीसला
हूं
मग काय विचारणार ते आम्हाला
ते लायलीवूडच आपण किचन गार्डन दिलं भाजीपाला दिला त्याच्यावर ते विचारतील ते हूं त्यांना जुन्या गावांमध्ये जे आधी दिलेल होत त्यांना त्यांच ते अजून कन्फ्युजन दूर नाही होत ये की की नेमकं तुम्ही हे एवढं ऍक्टिवटी केली तर त्याचं काय काम झालं. कसं झालं त्याचा इ हा रिझल्ट काय आउटकम काय आहे त्यांना ते अजून पण क्लिअर होत नाहीये. समजत नाहीये म्हणून ते ही तिसरी व्हिसिट आहे बरं का थर्ड पार्टीची
मग जुन्या
काय म्हणते आवाज व्यवस्थ
हॅलो हा जुन्या गावात पण जाणार नव्या- पण येणार मग ते
हो. जुन आधी जुन्या गावात जाऊन विचारून घेतील ते हा मग येतील आपल्या सगळ्या गावांमध्ये नाय जाणार ते एक दोन गाव बघतील त्याच्यात जा
हा एक एक दोनच गाव घेतील ते मग त्यांना तिकडं सांगून देऊ ना तिकडे ते सोना त्यांच्या कडे जा
नाही म्हणजे ते जुन्या गावांमध्ये ते करतीलच, पण नवीन नवीन गावांमध्ये पण आपण ऍक्टिव्हटी केली ना. मग तिथे नी इथे काय फरक आहे तुमचा काय? नवीन काय तुम्ही केलं?
हा यांनी काय केलं आणि तुम्ही काय केलं? हं.
बाकी?
बाकी ठीक.
चे कामं वगैरे सगळे
काम व्यवस्थित चालू आहे. आज टिएचआर वाटप केला. उद्या आवाजांची घ्यायची आहे.
टिएचआर वाटप करायला तुम्हाला ते काही बोलत नाही का जातात का तुम्ही?
हा जातो ना. देतात ते काही नाही बोलत आम्हाला फक्त आम्हाला ते सोबत जावं लागतं. त्यांना फक्त मदत करावी लागते.
हा, तुम्ही मदत करतात का त्यांना?
हम्म.
चांगलंय.
आता शाळा आज ओपण झाली मग आता काम काही नाही आता फक्त आता आज आरोग्य तपासणी हाय वजन घेणार
हा, हा सगळीकडेच आरोग्य तपासून सगळीकडेच चालू आहे वाटतं हे ना?
हम्म आरोग्य तपासनी अजुन
हम्म, चांगलंय. बाकी काय चालू आहे? मी ऑफिसला आहे ना.
ऑफिसला आहे का?
हा. नाही, नाही ऑफिसला बसले ना. त्यांची वाट बघते ते येत नाही अजून
मधना ला येणार आहे का?
हा मग ऑफिसला तर येतीलच ते. पण आता एकदा विचारून घ्यावा लागेल त्यांना. फोन करून की.
म्हणे ते, रात्र पण राहू शकतात.
काय म्हणली?
रात्र भाणार?
हो ना रात्र पण होऊन जाईल, ते एकच दिवस नाहीये बरं का ते बरेच. दोन तीन दिवस आहे ते.
हा.
हां.
मग दोन तीन दिवस ते मग पूर्ण गाव.
मग ज आपण ज्या महिलांना लाभ दिलाय ना. जे लाभार्थी आहेत, त्यांना प्रत्यक्ष ते भेटणार. त्यांना विचारणार, की बाबा तुम्ही तुम्हाला हे कोणी? दिलं त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? हे सगळ विचारतील.
हा हा.
मग आपल्या लोकांना आपलं नाव नाव तरी सांगता यायला पाहिजे की नाही बाबा. बायवाल्यांनी या प्रोजेक्ट च्या अंतर्गत माध्यमात. माध्यमातून आम्हाला दिलं, हा हा हा फायदा झाला, एवढा इन्कम झाला, हे त्यांना सांगता आ पाहिजे, आधी ज झा त्यां ते व्यव सांगता आ नाही म्हणून कन्फ्युजन आहे. आता काय होईल तिसऱ्यांदा हम्म. ते जुन्या गावांमध्ये ग. हम्म, आपल्या गावात अजून झालं नाहीये जुन्या गावात लोकांनी बोललो पाहिजे की आणि लोकांना काय वाटतं हे सरकारकडूनच आलेल आहे. सरकारनेच दिलेलं आहे असंक लोकांना वाटत पण त्यांना सांगायला पाहिजे की हे सरकारने नाही दिलं. हे बायबने दिलंय हा ते ते सांगायला. पाहिज.
चालेल.
हम्म. माकी जेवण बिवण कायच?
जेवण झालं आ आता चहाची ताईमली चहा पण होते आता तु पण या
एवढ्या होणार चहा
कोणीतरी आलं पाहून आलंय ना
अच्छा पाहुणे आलेय का मग तू गडबडीत आहे का अच्छा
हम्म
तर मग तू तू कामात असणार आणि मी गडबडीत तुला बोलायला लाव फोन करते तर डिस्टॉफ हम्म मणातक अच्छा तारा सितारा काय करते.
सारा सितारा पण भूमी झोपली सितारा पण झोपली.
हा हा भूमी आणि तुला किती मुलं येत. दोन आहे का एक तारा न एकसितारा का काय भूमी आणि एक सितारा अच्छा हा हा
दोघी पण झोपले खेळून फिरून उन्हामध्ये हो
छान ना होय रजा मुलीचे माारी हम्म हा ना.
कोण कोण आहे तिकड हॅलो
हॅलो
कोण कोण आहे तिकड ऑफिसला.
मी एकटीच बसली ना ग
एकटच आहे.
हम्म
माला माझ स्र्पण तिकळत गेले. लावला रिटन काही लावलाच नाही त्यांनी बोलली. कि येणार रे पण ते तर काय बोललेच नाही र कन्फर्म फोमला वलं
आण
किच काय मीटिंग चालू आहे किती काय मग सगीजण राकेश राकेशर बोलते का
हा सगळे तिथेच आहे ना हा मुरेश्वर पण तिथेच आहे, नाही म अगं नाही माझ काम नाही य तिथ माझं काम नाही ते मुंबईवाल्या येतील ना आणि ते कोणत्या गावात ठरव ठरवाय आता तीन गावांमध्ये जे जुने प्रोजेक्ट जुन्या गावांमध्ये आहे ना त तेच लोक ठरवती की कुठे जायच. य आपलं काय काम आहे तिथे असं य ते हम्म ते ठरवतील कुठे जायचं तिथे घेऊन जातील. ते आपल्या गावात आलो त्या कोण घेतलव
बरोबर आहे ते केस स्टडी झालं का सल तुमचं
केस स्टडीच अहा म्हजे तुम्ही पाठवली का केस स्टडी लिहून?
माझ मोबाईल रिसेट झाला मला लिहून पाठवायचंय कोण न्यायाम बोलतात की असं नाही मग
अजून नाही पाठवलं का? मग काय कर तू जस एखाद श्यामबच्चू असेल किंवा एखादी गरोदर माता असेल तिच एी हायरिक्स माता असेल किंवा अशी अ अशी माता पकड किंवा जे फोटोसाठी आपण घेतलेली माता नाही का दोन त्याच्यातलेच एखादी माता कड आ मंग तिचे सगळे फोटो असतील ना तुझ्याकडे मग तिलाच सुरवातीला काय त्रास होता तारीख हा म्हणजे आपण जर अ शॅबूची असेल ना तर आपण कधी विस काय तारखेला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला ते सांबोच अ स आढळलं किंवा आपल्यान समजलं हो ना गीता आणि सुरेखाने पाठवली ना मी सांगते तो वला काय मी मी काय करते सुरेखा ची जी लिहिलेली आहे ना
हा हा चालेल.
हम्म म्हणजे क्युलार मधून आपण जे वजन उंच टाकतो ना. क्युलार मध्ये जे आपण डेटा
आणि मॅडम असं ना क्युबवेल मध्ये ना अस झालं कि मी ते होती ना ते सर ऑप्शनच ना येतच नाही सर्च सर्चला असतं ना गुगलला सर्चला असत
हा जे वरती हा सगळ्यात वरती सर्च असत मग तू कशी लोक कसे शोध
नाही ना आज नाही येतय काल ब काल परवा भरलं ना गोरदरच आणि बच्चूंचं पण भरलं वजन उंची पण तेव्हा आलं आज जेव्हा जे ओपन केलं ना ते ओपनच होत नाही. म्हणजे ते ओपन होता क्युरियन ओपन हो
हा बॅग जा पूण आणि त्याला रिफ्रेश कर रिफ्रेश करून मग बघ कि येतय का नाही
ये तर मग तेच, दोनदा केलं मग अपडेट आला म्हणून प्ले स्टोर ला जाऊन बघितलं की चालू आहे की नाही तर ते पण नाही चालू झालं
सेफ्ट, नाही रिफ्रेश करू एकदा पूर्ण बॅग जाऊन अ.. रिफ्रेश करायचा आणि परत ओपन करून बघायच, हा होतंय की नाही ह.. आणि केस स्टडी लिहिताना ज्या ता विजिटच्या तारखा दाखवायच्या आताच अ सॅम बचूय मग तुम्ही कधी कधी व्हजिट केल्या त्या व्हिजिटमध्ये तुम्ही काय काय केलं? तु अ मग त्या विजिट ते त्या लोकांनी ते केलं का ते केल्यानंतर त्यांना फरक म्हणजे त्या बाळाचं वजन वाढलं का? हे दाखवायचंय. मग आपण क्युडएल म जो डेटा बरतो ती तारीख टाकतो ना, ती तारीख हा लिहून हात पेण्यावर लिहून ट टाका ना आणि फोट फोटो सेड करून द्यायचा मॅडमांना. की ती तारीख टाकायची. त्या दिवशी तुम्ही काय काय केलं? अ अशा क्युडल मधून तारखा टाक काढून घ्यायचा आणि त्या त्या दिवसाच ज वजन होत त्या महिन्यातलं ते प्रत्येक महिन्याच एक हे करून घ्यायच वजन. तारीख टाकून अ सेंड करून द्यायची. आणि फोटो तिचे त्या बाळाचे सगळे सुरुवातीचे फोटो आणि आताचे फोटो असं करू फोटो सेंड कर जायच. हम्म.
अजून कोणाकोणाची झाली नाही तर, आमचीच राहिली असेल.
अ नाही ग माझी अ सुरेखाने, गीताने पाठवलीय. अ धन्वंतीने पाठवली वाटत काहीतरी. अ शशिकला न हिची पण बाकीय. आपल्या पण इथल्या कोण- कोण बाकी असेल माहिती नाही.
हम्म.
हम्म. ठीकय, चालेल मग.
चालेल ठीके. हा आणि फोन पहिला आम्हाला फोनच लावून द्यायचा.
हो हो चालल लावून दे. हो हो करते मी करून दे ठीक आहे चाल